याम कट के हॅलो,
हॅलो दिदी तुम्हाला माझा अ तुम्हाला माझी वॉइस य ते
येते येते.
तर कशा आहात दीदी
तुमचा आवाज हाय बघा बरी आहे तुम्ही कश आहात.
चालेल कसे आहात. मी पण मस्त खूप दिवसातून कॉल केला खूप आठवण येत होती ना तुमची
हा हा
ओके.
हम्म हम्म तुम्ही आहात बऱ्या
कमी आहे पण आहे.
हम्म हम्म हम्म
हो हो मस्त
तुम्ही कसे आहात.
वरे सगळे कसे आहेत मस्त एक
आहेत सगळे बरे आहेत तुमचे सगळे हम्
मस्त तर मला ना तुमच्यासोबत थोडं डिस्कशन करायचं होतं एक दहा मिनट आपल्या डेली लाईफ बद्दल तर तुम्ही फ्री आहात का?
आहे आहे प्रिया आहे करा की बोलूया,
ह तर आता आपण दिदी हा तर आता आपण दिदी बघतोय की डेली लाईफ मध्ये लोक किती धाव पळीच म्हणजे आजच जग आजचं जग हे खूप धाव सकाळी उठल्यापासून रात्री झोेपर्यंत आपण फक्त काम पै काम पैसा इत्यादीच करतो.
होय होय होय.
तर सकाळी हा सकाळी उठल्यापासून व्यायाम लक्ष देत नाही. जॉब ला जायच किंवा ड्युटी असेल किंवा एडुकेशन नोकरी असेल बिझनेस असेल. वर्क करायचं तिथून घरी यायचं घरी. त्याल्यानंतर आच्या आपण फॅमिली सोबत देखील टाइम स्पेंड करत नाही. आपल्याला वेळ नसतो. किंवा आपल्याला म्हणजे कंबर दुखाली पाठ दुखाली म्हणजे आपल्या हेल्थ बॉडी म्ह हेल्थ चे प्रॉब्लेम होतात निर्माण होतात.
होय.
आपण झोपी जातो किंवा एकेकजण आता तुम्ही बघता की आजच जग हे तंत्रज्ञानाचे जग जात सगळं इंटरनेट द्वारे चालत जस की मोबाईल असू दे अ टीव्ही असू दे. किंवा टॅब लॅपटॉप संगणक म्हणजे पर्सनल अ पी सी पर्सनल कॅम्प्युटर देखील असू शकतो अशा पद् मग सगळा उपयोग करून म्हणजे दैनंदिन जीवन जगत आहोत बरोबर ना पण याचे जेवढे तोटे आहेत हा जेवढे यांचे तोटे आहे तेवढे म्हणजे फायदे पण आहेत मग आता फायदे म्हणायला गेले की आपल्याला काय आहेत की इंटरनेट मुळ आपली कमी वेळेत त्याचे वेळ देखील कमी लागते एखाद्या आता वर्ड्सचा आपल्याला अर्थ शोधाय झाल तर अगोदरच्या त्या काळात आपण काय करत होतो तर डिक्शनरी सारखे किंवा पुस्तके आपण घेऊन एक शब्द शोधण्यासाठी अनेक शब्द आप आपल्या म्हणजे डोळ्या खालून जात होते किंवा हाताखालून जात होते आपलं वाचन होत होतं त्याच्यामुळ त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडत होत
व्हय
आता काय करू तोय आपण की एखाद्या शब्दाचा किंवा एखाद्या म्हणजे वर्ड्सचा आपल्याला मिनिंग नाही कळालं तर आपण इतरांना विचारतो तर लगेच इतर इतर किंवा आपणच इतरांना विचार नाही घेत देखील आता खूप बंद झालं आहे आपण बोललो थांब मी आम्ही मी मला माहिती आहे मी बघतो आपण मोबाईल काढतो ए आय सारखे चॅट जी पी टी सारखे युट्यूबु क्रोम यासारखे आपण अँपस वापरून लगेच आपण त्या शब्दाचा अर्थ शोधतो तर त्या शब्दाचा हा अर्थ शोधल्यामुळे आ कस होतय की त्या एकाच शब्दाचा अर्थ आपल्याला समजतो म अगोदर कस त्या शब्दाचा अर्थ शोधताना आपण डिक्शनरी मध्ये शोधत होतो तर हा एक तोटा आहे की अ आपल्याला म्हणजे अनेक ज्ञान आपल्या ज्ञनात भर पडत होती ती ज्ञानाची भर थोडी कमी झाली आहे आणि दुसरं म्हणजे फायदा म्हणायला गेले की कमी वेळेत आता तो आपण एखाद्या शब्दाचा अर्थ शोधताना अनेक शब्द आपल्या डोळ् डोळ्या खालून जात होते आपल्या ज्ञनात भर पडत होती हे बरोबर आहे पण तितकेच आपला वेळ वाया जात होता बरोबर ना एखादा शब्द आप शोधताना आपला वेळ वाया जो होता तर कमी वेळेत जास्त माहिती आपल्याला आता मोबाईलच्या इंटरनेट द्वारे इंटरनेटद्वारे किंवा तंत्रज्ञानामुळे आपल्याला समजतो तर मी बोललोय की आपण डेली लाईफ बद्दल बोलूया तर तुमची डेली लाईफ कशी आहे म्हणजे तुम्ही अ दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा एन्ड कसा करता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत
हम्म हम्म आमची म्हणजे मी सधल मॅरेड आहे सोडा त्यामुंळ कसं सकाळी उठल्यापासन कसं आंघोळ पाणी झालं की कस मिस्टरांचा डबा असतात परत जाऊ म्हणजे माझी सक्की बहीणच आहे सख्या बहीण सख्या जावा आहे आम्ही हम्म
तुमच्या फॅमिलीमध्ये खूप छान तुमच रोटेशन देखील बसत असेल डेलीच्या लाईफ आनंदात मज्जा मस्तीत वगैरे जात असतील
आणि त्यामुळ कसं वरची काम सगळी ती धुनं भांडी वगैरे ती बघत्या वरचं मग जेवण माझ्याकड असतंय मग डबा त्यांचा आहे नऊ वाजता मिस्टरांना डबा आवरून द्यायचा तिथून पुढे काय मग असं हेच की फोन बघायचंय कधी शिवण काम करतोय घरी बसून
म्हणजे तुमी शिवण क्ला पेकिल म्हणजे तुमी फक्त हाऊस वाईफ नसून तुमी दे म्हणजे तुमी देकील असं बोलता की मुलगी शिकली प्रगती झाली. तर लग्नाच्या अगोदर तुमी एज्युकेशनता त्यानंतर तुमी एखादा बिझनेस म्हणजे छोटा असूदे पण तो स्वतचा बिझनेस असतो. तर घरी बसल्या तुमी शिवण थोडक्यात म्हणजे फॅसन डिझाइनिंग सारखंच झालं तो एक पार्टच झाला तेचा.
हा होय ब्लाऊज शिवतोय.
अरे वा म्हणजे छानय तुमचं पण डेली रुटेशन छानय की, उठायच घरची काम वगैरे करायच आणि फक्त चूल आणि मुल नसून तुमी म्हणजे शिवन क्लासदेखील फॅशन डिझायनर देखिल तिकड ओळला आहात मे एक एज्युकेशनल म्हणजे हे तुमचं झालं आता माज सांगु काय मी सकाळी पहिला लवकर उठतोय, म्हणजे अगोदर ज्यावेळी शाळेला जात हुतो त्यावेळी काय आपल्याला आपण लहान असतो ना त्यामुळ थोड वेळ होत हुत आता कॉलेजला जाते त्यामुळे लवकर उठावं लागत त्यानंतर असं बोलतात, एक्सरसाइज किंवा व्यायाम केल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहतेय. कोणताही रोग आपल्या शरीरास येत नाही, आपले शरीर चिकाटी बनते. आणि हेल्दी राहतेय त्यात ते सकाळी उटल्यानंतर पहिला तर व्यायाम करावा किंवा योगासन आपल्याला जे येईल थोडक्यात तर योगासन झाल्यानं तर मी लगेच कॉलेजसाटी तयार होते, आमच कॉलेज सातला ता म्हणजे सातला भरत ना तर इथून आमी आमाला बस न जावे लागतं तर बस ने जाऊन आल्यानं तर जे लेक्चर असतील म्हणजे आमचे पाच सहा कितीही लेक्चर अची असतील तर ते लेक्चर अटेंड राय लागतात, लेक्चर अटेंड करून झाल्यानंतर आमी फ्रेंड्स आता तुमी कॉलेज लाईफ किंवा शाळेची लाईफ एन्जॉय केलीच असेल. मैत्रिणी मैत्रिणिंच्यात मजा मस्ती अ एखादा खाऊ आणायचा किंवा कॅन्टीन मदे जाऊन पिझ्झा बर्गर सारके पदार्थ आता ते काय कॉमन झालेलं आये सगळीच अस बोलतात की अनहेल्दि आहे शरीरासाटी चांगल जा ह चांग ण फ्रेंड सोबत आपण कॉफी वगैरे पितो म त्यानंतर मग घरी यायचं घरी आल्यानंतर आता दुपारची वेळ असते त्यामुळ जेवायचं आणि परत झोपायचं म झोपून झाल्यानंतर तर काय आपली स्टडी वगैरे असेल तर स्टडी करायची किंवा लायब्ररीमदे जाऊन स्टडी करत बसायची मग घ्याय च घरी म परत आणि जर संद्याकाळी जर वायमला जयचं असेल तर जयचं, जास्त करून संद्याकाळच वायाम करत नइ मी पण कधी तर मनात आलं तर आमच्या इते फुटबॉल वगैरे खेळतात ना मुले मुली वगैरे छानए आमच्या इत ग्राउंड वगैरे भारी आहे. तर त्या ग्राउंड वर मजा मस्ती करायची फिरून यायचं आमचा टॉमी म्हणून कुत्रा आहे त्या कुत्र्यासोबत फिरायचं म्हणजे आम्ही तव एक पार्टच मानतो कुट कुटुंबाचा त्याला तेच्यासोबत फिरून यायचं, म आल्यानंतर थोडं जेवायचं. आणि मोबाईलचा वापर आमचे बाबा म्हणतात की आपल्या डे डेली लाईफ मदे जेवड आपण मो मोबाईल युज तेवड आपन आपल्या लाईफला म्हणजे हनीकारक असतो कारण मोबाईलचे पण टोट टे आहेत, जस की डोळ्यांना त्रास होतो. डोळ्याम म्हणजे त्या मोबाईल मदुन पडणारे जे प्रकाश किंवा किरणे आहेत ना आपल्या थेट डोळ्यावर जातात मग त्यामुळे डोळे जाण्याची देखील शक्य ता असतेत, आता आपण बगतोय जलमल्या जलमल्या मुलाला चार महिन्यातच लगेच भिंगाचा चष्मा लागतो. किंवा लगे चेष डोळ्याचे विविध रोग मोबाईल मुळे होतात. कम्प्युटर मु मुळे होतात, तर थोडं फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायचा रात्री, नवीन डेली लाईफ बद्दल बोलायचं की आज पप्पा आमी मैत्रीणी सोबत हे खाल्लं, हे एन्जॉय केला, आम्ही इथं गेलो होतो फिरायला, ला तर मग जायचं असं माझं डेली रुटीन आहे तर आनी एकेकदा त्यात म बदल होत. त जस कि फिरायला जाणे, किंवा गावी जाणे. आता चेंज होणारच ना, काय आता एकच रोटेशन डेली ठेवू शकत नाही आता जेवायच एक टाइमिंग राहतं, तर नॉर्मली त्या नंतर आपलं हे असत नाही, की योग पण पाहूण्याच्या घरी गेल्यावर की जावत नाही आपल्याला, अस वाटत, की अरे यार हे काय? आपण अनकम्फर्टेबल होतो.
वाटते ह.
कि म्हनल हा, की दैनंदिन जीवनात आता आपण ज जे डेली लाईफ जगतो ते हेल्दी असायला पाहिजे, असं मला वाटतं. तर तुम्ही जस बोलला, की आम्ही आनंदात, मस्तीत म्हणजे आनंदात, मजा मस्त मध्ये आहे. तसच असायला पाहिजे, जेणेकरून म्हनजे आपल्याला आनंद देखी घेता येईल, खोटा आनंद उपयोगी नाही, आणि जस तुम्ही बोला की माझ ती बहीणच माझी जाऊ आहे. तर तुम्ही मस्तपैकी मला त्रास वाटते तुम्ही खूप मज्जा करत असशिला. बहेर फिरायला देखील तुम्ही दोघी जात असशिला तुमचं बाहेरील काम, जसे की, मेकअप वगैरे असेल. तर खूप मज्जा वगैरे येत असल ना? तुम्हाला. हम्. हा, तर म्हणजे, तुमचा टाइम देखील कसा जात असेल? समजत नसेल, तुमच्या घरी म्हणजे हा, तर आमचा पण सेम म्हणजे माझ्या घरी देखील आम्ही चौघच जण आहेत, चौघांची डेली लाईफ म्हणजे खूप छान जात ते किंवा मी कधी कधी ना, बोर झालो तर, आम्ही पप्पांना बोलतो की, चला ना बापा आपण फिरायला जाऊया. किंवा काहीतरी खायला जाऊया. आणि पप्पा पण बोलतात की, म्हणजे एक मत पण एकदा ठीक आहे बाहेरचं खाणं, जसं की आपण बोलतो, की उघड्यावरच भजी वगैरे पाणीपुरी, म्हणजे स्वच्छ ठीक आहे. पण उघड्यावरच खाण हे चुकीचं असतं ना? तर, ह. कस आहे, म्हणजे डेली लाईफ मध्ये एन्जॉय करा निरोगी रहा असंच वाटतं मला पण मिनटं मला वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद. हॅलो हा. बाय.
बरोबर